सर, नेटवर्क मध्ये येता का हो?
हो हो... एक मिनिटं थांब. बोला सर.
नमस्कार म्हटलं... काय चालू‌ ए?
काही नाही... आताच काय... लग्नाला गेलो होतो बाहेर त्या सुपारीला
हो का... काय कोणाचा सुपारी? कोणाची सुपारी?
सांगायला नाई लागल ना
नाई.... आत्याच्या मुलाची... पाहुण्याची... वगैरे असं
असं... असं आत्याच्या मुलाची.
आत्याच्या मुलाची का?
हूं.
हो का... काही कामधाम नव्हतं का आज?
काय काम नव्हतं आज... तेच काम होतं... सुपारीचं.
हा का... कसं ए
तुमचं काय चालू आहे.... ऑर्डर झाली का?
ऑर्डरी बिरडरी नाई आपल्या काई... एकदम आराम... निवांत चालू ये आता. आणि काय
हम् हम्
ह मला इथुन तुम्ही दिसू राहिले जसे बंगल्यावरुन
मला पन दिसताय तुम्ही असं बोलू नाही माहितीये ना
हा हा
ना ना अनोळखी च नाही आपण
कसं वातावरण कसं आहे तिकडं
वातावरण चांगलं आहे, मघा पावसाचं वातावरण झाल होत
होईल वाटत का पाऊस ह का काय टमाटे वगैरे शिमला वगैरे काही आहे का नाही
शिमला लावले आहे, आमच्या इकडे शिमला आहे तुमच्याकडे टमाटे आहे ना
हो टमाटे लावले हे.
तुम्ही कुठून बोलतय साहेब, सर कुठून बोलतय तुम्ही?
तर गाव नाही सांगू शकत मी
नाही का त्या दिवशी त विचारत होत मी
ए हो चुकून सांगून देत ते नंतर मी हे वाचलं ना नियम तेन.
हम्म
मग त्यावरून नंतर पेमेंट नव्हत आलं त्याच मग कळलं होतं मला की गाव वगैरे नाही सांगायच असं काही म्हणजे आपण आपल्या काय विर विर आहे का नाही पाणी वगैरे काय अडचण
नाही पाणी आहे, पण मग थोडी फार अडचण चे आहे लावायला शिमला लावलेली पाणीच्या अडचण थोडी ह् पाणी लावल्याशिवाय थोडं
ह शिमला म्हणजे शिमला विषयी काही माहिती देऊ शकता.
त्याला शिमलाला इंग्लिश मध मेक्सिकन चिली म्हणतात.
नाही मला इंग्लिश मधून ना पाहिजे माहिती मला शेती कशी करतात ते माहिती पाहिजे.
ते आता तुम्ही पिटीस सी मला ते
नाही शब्द पहिलंच ऐकलं तो मी सिमलाल काय म्हणते काय नाव घेतलं तो तुम्ही
मॅक्सिकन
हा हा अच्छा नाव ऐक न होतं शिमलाला म्हणती ते आत्ता कळालं मला. ते काय लहानपणी ग्रामर पक्का नव्हता ना मी मोठा आले डायरेक्ट मला वेगळेच ग्रामर येऊन गेली. मग काय कशाला काय म्हणते ते
हे ग्रामरमध्ये नव्हतं वॉकप वॉकपलेरी मध्ये राहते ग्रामर मध्ये वेगळं राहत तेवढं तुम्ही तुमच्या तेवढं कन्फ्युजन तुमचं ते दूर करून घ्या ग्रामर आणि वॉक कब्लरी मध्यें थोडा फरक पहा मग
का ए फॉर एप्पल अन बी फॉर बॉल त्याॅचत नव्हती ती सिमला म्हणून माहिती नाही इंग्लिशमध्ये काय म्हणते
हा का हम्म वेजिटेबल्स पण शिकवावं नव्हतं का तुम्हाला वेजिटेबल्स टाइप्स ऑफ वेजिटेबल्स
आम्ही मराठी मीडियम ला आम्हाला सगळंच आहेते मराठीतूनच शिकवलं.
हो हो हो सॉरी सॉरी माफ करा आम्हाला माहित नव्हतं.
इंग्लिश मिडियमला आता आम्ही बारावीनंतर इंग्लिशला गेलो ते सगळं डोक्यावरून जाई.
कायच डॉकरन, हुशार माणसं वाटत्या तुम्ही आम्हाला.
ह्म, हो हो भरपूर हुशार ना.
हो.
काय-काय काम काय चालू?
काय काम सांगितलं ना तुम्हाला, आज काय काम नव्हतं आम्हाला.
काय तुम्ही शिमला विषयी माहिती सांगत होते, शिमला काय करायची, कशी करायची, वगैरे?
शिमलाच पद्धत अशी ये का, ती टमाट्याला सिमिलर ये. जास्त चेंजेस नही आपल्याला, आपणही ती पेपरमध्ये टाकू शकतो आपण, बरोबर का नाही?
हो, शीमला काय उष्णता चालते का? शीमला उष्णता काय माहीत चाल
उष्णता म्हणजे आज कोणचच हे नही का, त्याला उष्णता चालल, असं नही. त्याला वॉटर लागतच, आपल्याला मॉइचर क्रिएटच कराव लागत, त्याच्याशिवाय त्याची रूट ग्रोथ होत नही, आपल्या खालचा, जमिनीत मधला ये ना, तो रुट ग्रोथ करायसाठी आपल्याला मॉइचर तयार करावच लागत आणि त्याच कंडिशन आपल्याला इन्वयरमेंटची सपोर्ट केली, तर मग आपल्याला होऊ शकतो चांगलं, भाव हो चांगला भेटला. आपला नशीब चांगलं असलं, तर त्याचा पैसा होऊ शकतो, आपल्याला.
हो का, नाही मी ऐकू न, शीमलाची म्हणजे अशी माजी सातशे आठशे रुपये जाळी जात ती, म काबर नसल परवडत? परवडतच ना, अजूनही भाव असले नही नही आत्ता सध्या मांगल्या वर्षीची कंडिशन पाहिली, सातशे-आठशे, सातशे-आठशे चांगले भाव होते.
हो हो आपण आता रेट थोडे डाऊनचये अजून, माहित नाही हा ते कारण काही माहित नही, पण रेट डाऊनच ये थोडे, टमाट्याचे कसे आता रेट येत? तशे एवढे रेट नही, टमाटे एवढे.
हो का? काही स-सध्या काय-काय पिक चालात्या तिकड तुमचे गाव
आमचे गाव प्रसिद्ध, हे द्राक्षासाठी ये.
हो का? माझे द्र दगड घेऊन ठेवायचे, बोला ना बोला, साथ हॅलो?
सर बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय तुमचा, काहीतरी.
हो आलं दूध, हो बोला सर आता.
दगडाचा आवज येतोय, कोणतरी काही बोलतय त म.
तो अ लहाना भाऊ, वाजितो.
ह्म ह्म, म्हटलं आमच्या इकड द्राक्ष प्रसिद्ध ये, तुम्ही टाकलं कुड त येईल आपलं गाव च नाव येईल, पण मग प्रसिद्ध ये आमचं.
हो का? बरंय, काय द्रा क्षाचे काय भाव जात राहत्या नेमके?
आता यावर्षी द्राक्ष आपल्या, आमच्या एरियामध्ये एवढ्या द्राक्षांना माल नव्हता. त्याच्यामुळ द्राक्षाचा भाव चांगला होता, आता.
हो का?
साधारण काळी शंभरच्या पुढ जात होती, जर भाव होता तेव्हा, एकशे दीडशे पर्यंतच चांगलं सहज होत.
हो क? काय प्रॉब्लेम काय होता नेमका? माल नव्हता.
विषय काय झालाता, आपली पावसामुळे काडया वंजल्या नाही, आपल्या बागाच्या.
जर काडेवर चांगले वंजल्या असत्या ते. पावसामुळ विषय वॉटर लॉगिंग झाली खाली त्याच्यामुळे रूट ग्रोथ आणि आपला काड्या वंजल्या नाही चांगल्या. त्याच्यामुळे त्रा- ताण झाला. फुट टण्यासाठी, माल येण्यासाठी बी ताण झाला आपल्याला.
म्हणजे हं मागल्या वर्षी बराच पाऊस आला, आणि या वर्षी पावसाच येइना बा असं.
हा आता तोच विषय. त्याला काय म्हणत्या लक म्हणू शक तो काय म्हणत त्याला, नशिबाला काय म्हणतो आपण?
नशीम-नशीब नशीबाला काय म्हणतो, गुगल मारा बर एकदा. गुगल मारा बर हं.
गुगल ची काही गरच नाही. मा -माय-माझी होक्यांब्लरी चांगलीये.
हा
हम्म म मी
बरं बाकी- बाकी काय चालूय आजुन?
बाकी काय आता.
बोल ना -बोल्ला
बाकी काय तुमच्याकडं- तुमच्याकडं काय लाविते सर?
आमच्याक भेंडी, टमाटे जे आहे ते सगळंच.
सर जे आहे ते सगळं म्हणजे, काय स्पेसिफिक काय लावते तुम्ही?
आय-आता आमच्याकड तुमच्यासारखे द्राक्ष बाग ये. आणि टमाटे थोडक्यात
द्राक्ष बाग भी तुमच्याकडं, तुमच्याकडं द्राक्ष बाग आहे का? हो- हो -हो -हो- हो. चांगलेय आहे मग त तूम्ही मोठ्या माणसय द्राक्ष बाग आहे तर.
हो मग, ती कसाय आजूबाजूच आहे जमीनपेक्षा का मी जमीन आहे पण आहे तेवढं पोटापुरत आहेच बर नाही इथ कस आजूबाजूला भरपूर पैशेवाले लोकं हाय असं
हो का?
हो- हो.
हा आजून काय लावल द्राक्ष सोडून तम्ही?
टमाटे, भिंडी, वाल.
सांगा ना थोडं भेंडीचं कसं, काय त्याच ग्रोथ- ग्रोथ डेव्हलपमेंट कशी कर ता तुम्ही ते सांगा थोड आम्हा
भे- भेंडीला असं म्हणावा आपल्याला फिरण्याची जास्त गरज नाही, त्याला फक्त कीटकनाशकची गरजये. भेंडीला.
कोणचे कीटक- कोणचे- कोणचे कीटकनाशक मारता तुमही भेंडीला?
कीटकनाशक आपले कराटे एवढंच एक.
काराटे म्हणून कीटक नाशक वापरतात तुम्ही?
म्हणजे त्याच्यावरली आळ- व- आळ वगैरे मरून जाते.
असं काही का? हो- हो आम्हाला- आम्हाला बरं झाल सांंगितलं कारण ते कीटकनाशक म्हणून यूज करतो मी धन्यवाद.
हो का? हो -हो धन्यवाद.
आम्हाला ते इन्फॉर्मेशन सांगती आम्ही इकडे वापरहता कराटे -कराटे कीटक नाशक म्हणून. अजून कोणचे औषध वापरत तुम्ही सांगा.
नाही एवढंच वापरितो हे आपली लालकोई वगैरे जायला आहे ना त्याच्याव शांम्पूच पाणी मारा- मारतो.
कोण म्हणजे काय विषय मला माहीत नाही म ऐकलं पहिल्यांदा ऐकलं बोला बरं
लाल कोळी किंवा आपलं हेे म्हणते बा
त्याला काय म्हणत्यात
तुमच्या आजूबाजूला आहे ना भेंडे्या असला का त्यांचे ते जा आणि ते द बर काय विषय राहतो त्याचा पण ते जाण्यासाठी शांप शॅम्पूचं पाणी वगैरे मारावं लागत.
पण मग ज हा जनरली ही भेंडीचा ग्रोथ मी पाहियला येतो तो कमरापर्यंत राहतो हईट तिची त्या झाडाची हा हाइट राहते मग विषय काय झालाय तुमच्या इकड हाइट आहे का
नाही आमची कमरा त खालीची कारण की तेे पावसाळ्यात अडचण आलती ना त्याच्यामुळे का हाईट वईल नाही भेंडी. एवढी नाही तर भेंडीची हाईट असं होईना आपल्या उंची एवढी
हा तेच कारण की हा मी पाहिलेलं आहे ग्रोथ रूट आ तुमच्या इकडे वॉटर लॉगिंग मुळच विषय झाला सगळ्यात पावसामुळे हम्म
आणि भेंडी वाढायची म्हटल खालून तेवढं पाणी द्यावं लागत जेवढं जास्त पाणी जात तेवढ आपल्या भेंडीला फळ लागतं. कॉल कट नका करू
लावला ना बोला बोला सर बोला बोला सर
हो काय म्हणते तेच खालून जेवढं पाणी जेव्हा आपण तेवढी भेंडीला फळवं लागतं तेवढी जास्त भेंडी निघते असत. असं हाय.
म्हणजे जेवढी खालून आपण हे झाडला
हो सर आज किव्हा उद्या तुमचे ऐंशी रुपये येतील. आपण संध्याकाळी बघू ते ऐंशी रुपये आले का नाही आणि आले असते तर आपण तुमच फोन
हो सर हा फोन माझा टा हेड ला सांगून द्या म टास्क अप्लाय करायला हे करायला.
की मी आत्ता थोड्यां वेळान लगेच मेसेज टाकतो तुम्हाला लगेच कॉल करतो आपण पुढली गोष्ट लगेच दुसरे कॉल बघू.
चालल चालल सर ठेवू का सर ठीक हे. हो ठीक हे सर ठीक हे.